हा काय नाही बसले बोला. काय म्हणताय तुम्ही
काय नाही असच व्हिडिओ बघत होती तर मला आठवलं आपला जो मूवीचा विषय
हो हो मूवीचा विषय झाला होता बरोबर
हा तर मी युट्यूबला व्हिडिओ बघत होती. तुम्ही बघता का युट्यूब ला वगैरे व्हिडीिओज
हो हो बघते ना युट्यूबचे व्हिडिओज बघते ना मी
असे जनरल नॉलेज साठी बघतात की असं काही रेसिपी वगैरे
सगळ्यासाठी म्हणजे नॉलेज सा पण आपल्याला काय शिक शिकायच असेल तर त्याच्यावर सर्च बार मध्ये टाकून आपलं सर्च करते की काय घ्यायचय आपल्याला नाही काय बघायचं. काय माहिती घ्यायची ते पण बघते रेसिपीचे पण बघते. आणि थोडेफार मध्ये आध शॉर्ट्स वगैरे पण बघते आपले युट्यूबचे
हा हा मी मोस्टली काही ना. नन नाहीतर उर्ला आहे कटेंट क्रिएट त्यांचे व्हिडिओ ख तुम्हाला तर म त्यांचे व्हिडिओ बरेच करत असते. हो हो
हा मी पण बघते मध्ये आधी बघते मी हो हो बघते मी मध्ये आधे बघते मी ते पण व्हिडिओ.
म्हणजे बऱ्याच हा छान टॉपिक घेऊन येतात त्या नेहमी मेकअप स्किन केअर लाईफस्टाईल याबद्दल असतात. तर मी त्यांचे बक्ते बर.
नाही आणि आता युट्युब ला भरपूर ज्ञान घेण्यासारखं कुठ पण म्हणजे आपल्याला रेसिपी मेकअप आपल्या जनरल नॉलेज भरपूर मूव पण पाघता येतात त्याच्यावरती गाणी बघता येत भरपूर भरपूर युट्यूब वरती बघता येत.
साऊथ मुूवीज तर मी मोस्टली युट्युब वरच बघते. तिकडे अपलोड केलेलं हम्म हम्. बघा तुम्ही आहेत अवेलेबल नाही नाही सर्च केलं तरी बरेच येतात साऊथ मव्य तुबला तर तिथे तुम्ही बघू शकता.
हम हम. बघते मी साऊथ च्या इथं ते
हा हा युट्यूबला बाकी तर कोर्सेस पण आहेत. चॅनल मोस्टली मी युट्यूब वर त्यांचं उर्मिला निंबाळकर दुसरं मला थोडाफार शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे तर मी शेअर मार्केटची बघत असते. कधी कधी एखादा आयपीओ वगैरे लॉनच झाला तर मग तेही बघते. रिवीह्यू वगैरे कसा आहे तो कंपनी कोणती बाकी गुंतवणूक कुठे केली पाहिजे. काय या विषयांवर जास्त व्हिडिओ ते बघते.
हा म्हणजे त्याच्यावरती म्युच्युअल फंड ची वगैरे पण भरपूर माहिती आहे मग,
हो हो तेच तेच म्युच्युअल फंड पण बघत असते मी. किंवा मग कुठल्या शेअर्स वरती जाताय थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली मी तर मग त्याचे रिव्ह्यूज बघत असते एखाद्या कंपनीच काय कुठे म्हण झालं की गेले क वरती की फंडामेंटली स्ट्रांग आहे की नाही जे असे, रिसर्चर असतात ना ते व्हिडीओ बनून टाकतात आणि मग मी बघत असते. कधी कधी असं
हा आणि ते काहीतरी टिप्स ट्रिक्स पण देतात ना काहीतरी भरपूर शेअर मार्केटच्या
टिप्स वगैरे नाही फॉलो करत पण अस नॉलेज घेण्यासाठी बघत असते.
हं कधी कधी त्या टिप्स फेक पण असू शकतात. म्हणजे नाही आपली इन्व्हेस्टमेंट कधी कधी फेल पण जाऊ शकतो.
हो त्याच्यामुळे मी ते टिप्स वगैरे नाही घेत पण आहेत ब बरेच छान छान पण युट्युबर आहेत. जे नाही का टिप्स नाही देत फक्त नॉलेज शेअर करतात एखादी टिप्स नाही देत जसं रचणारा मराठी म्हणून आहेत त्याचा कोणत्याच टॉपची कधी टीप नाही देत बस. जास्त नॉलेज देतात. की अनालिसिस कसं करायचं. कोणती कंपनी बाय करायची. तर त्यांचे व्हिडिओ मी कधी कधी बघत असते बाकी अ सांजल कामरा म्हणून एक आहे. त्यांचे व्हिडओ फार छान असतात. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल ना तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केट म्हणून रचना रानडेंचा आहे व्हिडिओ बरेचसे कसे अनालाइज करायचं काय त्याच्यावर
हा ते रचना रानडे यांची मी मध्ये मध्ये बघते पण जास्त नाही बघत.
हम्म हम्म
आणि ते एक दुसरे पण कोणते आहेत ना. मराठी युट्युबर ते पण चांगले सांगतात शेअर मार्केटच ते ते भारती शेअर मार्केट वगैरे म्हणून पण आहे ना.
अच्छा मी मोस्टली रचना रानडे मॅमचेच बघत असते ना. त्याच्यामुळे नाही बर का आयडिया म्हणजे मला नाव बघितलेलं असेल पण मला आता नाव आठवणार नाही असं.
ते आपण बघतो पण नाव एवढं लक्षात ठेवत नाही ना आणि आणि आपण काय करतो तो टॅग वगैरे बघतो फक्त ते कि शेअर खाली आला व गेला हा. शेअर घ्या तुम्ही करोडपती व्हाल. हे बाबा क्लिक करतो आणि बघतो मग ते व्हिडिओ हा
हो तुम्हाला आहे का असं इंटरेस्ट शेअर मार्केटमध्ये वगैरे कि नाही?
हो हो आहे आहे. म्हणजे मी केलेलं आहे शेअर मार्केटमध्ये आहे थोडीफार इन्व्हेस्टमेंट पण रोजचं ट्रेडिंग माझं होत नाही
हा नाही मी पण डे टू डे बेसिस ट्रेडिंग नाही करत. बट इन्स्टमेंट म्हणून कधी तरी थोडेफार टाकून ठेवायचे आणि विसरून जायचे. असा फंडा आहे माझा हा..
पण असं रोजचं डेली ट्रेडिंग नाही होतंय कामामुळे वगैरे जमत नाही.
अच्छा!
पण तुम्ही काय करताय इंट्रडरी का? ऑप्शन ट्रेडिंग काय?
नाही मी इंट्राडी पण नाही करतं ऑप्शन पण नाही स्विंग म्हणू शकता. स्विंग म्हणजे पैसे टाकणे आणि मग काही काळानंतर ते सेल करणे असं डे टू डे बेस वर मी नाही करत.
हा फ्युचर ऑप्शनला पण चांगलं आहे बरं
हा एफ एलओ पण त्याला आहे ना नॉलेज हा नॉलेज खूप घ्यावं लागतं. आणि म्हणजे जेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे सध्या त्याला वेळ पण द्यावा लागतो ना बराच.
त्याला वेळ पण द्यायला लागतं आणि अनालिसिस करायला लागत ना ते कु कुठला स्टॉक आहे काय? मग ते कंपनी बघायला लागती किती वर्षाची कंपनी आहे? मग तो स्टॉक त्यांचा आधी, आधी. किती त्यांनी ग्रो केलंय किती खाली गेलं होते, त्यांचे आधी स्टॉक ते सगळं ते रिसर्च करायला लागतं आणि मग स्टॉक घ्यायला लागते
हो त्याच्यामुळेच मी म्हणजे सध्या, वेळ नाही देऊ शकत त्याच्यामुळे नाही करत. मध्ये मध्ये करत होती एक शेअर्स घेऊन साधारण आठ दहा दिवस ठेवायची आणि मग सेल करायची म्हणजे हजार दीड, हजार असा काही प्रॉफिट झाला की बुक करायचं.
हा प्र हा आणि हे अ प्रॉफिट मार्जिन हे ते लावून ठेवता का तुम्ही? का कसं करता मग?
नाही मी म्हणजे ग्राफ चेक करतं अस ते असं मध्ये मध्ये वाटलं की आता ठीक आहे ब इथून अजून वरती नाही जाणार शेअर, किंवा खाली यायचे चान्ससेस आहे मग.
हा म्हणजे एक एक एक एक तासाची कॅन्डल स्टिक लावता का कशी लावतात?
अ कधी कधी पंधरा मिनिटची. कधी वन अवरची मोस्टली तरी मी पंधरा मिनिट. हाफ अवरच्या कॅन्डल स्टिकवर करत असते अमलिसिस.
हा मी एक एक तासाच्या हेच्यावर कर ते म्हणजे मध्ये आधे, मध्ये आधे पण जास्त नाही डेली नाही. कधीतरी असं वाटलं आता आपलं मन म्हटलं की चला करा? मग असं पेपर वगैरे वाचलं की आता, कळलं ना की हा स्टॉक जाणारे वरती आता सध्या जरा थोडं तेलाचं वगैरे होतं. तेव्हा जरा झालं माझं प्रॉफिट. मग तेव्हा एक एक तासाचे कॅन्डल स्टिक एक एक तासाच्या कॅन्डल स्टिक लावल्या होत्या झालं म्हणजे. प्रॉफिट जेवढं इन्व्स्ट केलतं ना त्याच्या डबल झालं म्हणजे मिळाले.
अरे! वा! छान! ! म्हणजे जनरली असं नाही का लेडीज तरी कोणी शेअर मार्केटमध्ये ऐकायला मिळत नाही पण मला ऐकून छान वाटलं की करतंय कोणीतरी?
नाही करते मी शेअर मार्केट शिकायला पाहिजेल ना आपण पण का मागं राहायचं
हो बरोबर आहे.
आणि थोडंफार क्रिप्टो मार्केटचं पण करते मी
अच्छा क्रिप्टोच मला आयडियाच नाही बर का ताई म्हणजे मी त्याच्याबद्दल नॉलेजच नाही घेतलं.
नाही क्रिप्टो पण हो हा म्हजे क्रिप्ट तुमरी कॉइन आणि आता बीटकॉईन वगैरे त्याच्यावर तुम्ही करू शकता.
हा हा म्हणजे त्याच पण स्टडीज करावा लागतो का?
त्याचा पण अभ्यास करायला लागतो खूप कुठल्या कॉईन वर गेला, कुठला नाही म त्याच पण ऍप आहे मग त्याच्यावर ते
हा हा.
आ ऍ ॲ हे करायचं अकाउंट ऍप डाउनलोड करून, त्याच्यावर मग ते अकाउंट वगैरे काढायचं मग आपलं सगळं आधार, पॅन त्यांना द्यायला लागत मगं ते व्हेरिफाय होतं अकाउंट मध्ये. सेम आपल्या शेअर मार्केट सारखंच आहे कॅनडल, स्टिक वगैरे लावून ठेवायच्या तिथे एक चार तास असे लागतात आणि त्यांचे टेलि ग्राम वरती वगैरे हे पण येत ना आम्हाला म्हणजे सांगतात की तुम्ही आता हे वाढणार ते वाढणार म्हणून हा कॉइन घ्या.
अच्छा.
मग ते कॉइनमध्ये परवडत आप आपल्याला एक दोन तीन रुपयाला वगैरे अस कॉईन मिळतो काय काय कॉय तसेच असतात काय काय कॉइन. मग ते आपल्याला सेल वगैरे मग थोडस वाढलं की सेल करून टाकायचे मग ते.
अच्छा म्हणजे बेसिकली शेअर मार्केट सारखंच आहे जवजवळ.
शेअर मार्केट सारखच आहे मी ते एसआरपी, बिटकॉइन, डोजीकॉईन वगैरे तेे घेऊन ठेवले मी त्या ट्रेडिंग नाही करत, बिटकॉईन माझे वाढलेत आता भरपूर म्हणजे.
अच्छा.
आहे म्हणजे ते आता जॉब करत होत मी आता सध्या थोडी घरीचे आता मी जरा थोडंं म्हणजे दुसरीकडे जास्त पॅकेज मिळेल म्हणून ज सोडला येत आता.
अच्छा हा हा पण छान तुम्ही म्हण हे सण जॉ पण करत होत म छान वाट मला वेळच नाही बा जॉब करून काही करायच म्हटलं ना क वेळच नाही मिळते
हा नाही मी जॉब करता करताच हे फक्त घेऊन ठेवले होते. नाही का मग आता जरा घरी होते ना आता मग थोडं थोडं करत होते म्हणजे की कराव म्हणे आता घरी बसून तरी काय करणार ती जॉबची सवय झाली. मग थोडं थोडं थोडं मग आता हे थोडं मध्ये मध्ये मध्ये करत होते ट्रेडिंगच वगैरे. पण डेली नाही होत पण ते डेली केले ना तर खूप प्रॉफिट आहे खरं. करून करायला पाहिजेल हे. आणि ते हो आणि मार्केटच टायमिंग आपल्या जेव्हा काम असत तेव्हाच मार्केटचा टायमिंग असतो.
हा हा ते एक प्रॉब्लेम.
टी व्ही. पण आहे ना आठ वाजता टीव्ही लावून बसायला लागतो मध्ये मार्केटं बघायला लागत्यात वगैरे आणि ते नऊ सव्वा नऊ ला मार्केट चालू झाल होत म्हण आपल्या पण कामाचा टायमिंग असतो. मग ते तिकड बघायचं का इकडं बघायला असं गोंधळ होतो सगळा.
हो ते ही आहेच.
चला छान वाटलं बोलुन तुमच्याशी. हा हा नाही कमप्लीट करून घ्या ना सेंटेनस काय थ्रेडिंग केलं तर
पेक्षा पण त्यात जास्त पैसेच मला अस वाट जॉब मधे तिथे आठ साडे आठ साडे आठ तास घालवण्यापेक्षा इथे दोन तीन तासात जर तुम्हाला तेवढे मिळत असतील तर मला असं वाटतेय शेअर मार्केट बेस्ट ऑप्शन आहे.
हो करूयात वेळ मिळाला त्या आयुष्यात नक्की चालेल. बाय बाय हो धन्यवाद बाय.